हॅलो हा बोल हॅलो
हॅलो
हा येतोय आवाज बोला
हॅलो
हॅलो आवाज तुमचा येतोय बोला
गुड मॉर्निंग
गुड मॉर्निंग
मला तुमचा नंबर आमच्या एका पाहुण्यांकडून मिळालाय.
हां बोला,
हां तुम्ही मेस चालवता का?
हो हो माझी मेस आहे. मला कालच
हां मग ग आम्हा माझी एक फ्रेंडय तिला मेस लावायचीय
हां
मग पूर्ण डब्बा हवाय, तिला म्हणजे भाजी चपाती वरण भात मग ते कसा?
ह
कसं देता तुम्ही?
माझ्याकडे पूर्ण टिफिन ना शंभर रुपयला आहे. डाळ भात भाजी चपाती
हम्म
पापड, लोणचं हे सर्व त्या टिफिन मध्ये येणार ते शंभर रुपयेला आहे पण जर तिला? ही मेस मंथली लावायची असेल तर म्हणजे तू तिला असं कमी ह्याच्यामध्ये थोडसे कमी होतील.
ह ह ठीक आहे. भाज्यांमध्ये कोणत्या कोणत्या भाज्या राहतील?
भाज्यांमध्ये व्हेजमध्ये सगळ्याच भाज्या असतात ना ज्या आपल्या पालेभाज्या असतात त्या कडधान्य नंतर भेंडी, कोबी, फ्लावर भोपळ, शेवगा वांगी वगैरे ज्या ह्या भाज्या ओलामध्ये त्या कडधान्यामध्ये जे काही कडधान्य येत मूग, मटकी, चवळी छोले, राजमा, सोयाबीनची भाजी
ओके आणि अं वरण भातमध्ये फक्त वरणच येईल का तिखट आमटी वगैरे असं पण काही असतं?
हा त्याच्यामध्ये कडधन्याची आमटी नंतर कधी कधी तिखट आमटी कधी कधी वरण
हम्म हम्
असं वेगवेगळं होतं कारण वरण खाऊन खाऊन कसं होतं. कंटाळा येतो ना रोज वरण जर सकाळ संध्याकाळ आपण खाल्लं तर
हम्म
मग त्याच्यामुळे मग वरण काय आपण रोजच असतं असं नाहीये
हं ठीकय आणि नॉन व्हेज पण भेटत असेल ना तुमच्याकडे?
हो हो नॉनव्हेज सगळं भेटतं.
मग ते नॉनव्हेज किती वेळा तुम्ही देता म्हणजे, आपण सांगेल तसं. की तुम्ही तुमच्या हने ठरवलेलं असते की बाबा ह्या वारी तुम्हाला नॉन व्हेज भेटल.
हो हो ते माझ्याकडे ठरलेलंच असतं दर बुधवारी नॉनव्हेज चा वार असतो. मग ते संध्याकाळी एक टाइम दर बुधवारी नॉनव्हेज असत.
हम! नॉन व्हेज मध्ये काय काय म्हणजे पूर्ण स ते मेनू ना नॉन व्हेजचे म्हणजे मटन, चिकन, फिश वगैरे सगळं.
हो हो. सगळे मेनू असतात.
फिशचे सगळे प्रकार का?
अ फिशचे प्रकार म्हणजे, हे नॉर्मल नॉर्मल जे फी फिश आहेत ना ते भेटतात जर सुरमई बांगड सुरमई नंतर पापलेट. हलवा वगैरे असेल तर त्याचे वेगळे रेट लागतात फक्त. बाकी कसं बोंबिल म्हणा बांगडा,
त्यातून तुम्ही म्हणजे फ्रायवाले पण देता की फक्त ओनली मसाला. मसाल्यामध्ये बनवलेले.
नाही अ ग्रेवी असते. जे म म्हणजे माशाच्या तोंडाचा भाग असतो.
हम्म!
त्याची ग्रेवी असते. भाताबरोबर खायला आणि चपाती बरोबर खायला फ्राय फिश असतो.
हम्म! क्वांटिटी कशी त्याची मग नॉन व्हेजची.
नॉनव्हेजची कॉन्टिटी तुम्हाला.
ते नॉनव्हेज जर सांगितलं तर टिफिन कसा नॉनव्हेजचा.
नॉनव्हेज चा टिफिन वन फिफ्टीला पडतो एक पण त्याच्यात जर मटन वगैरे पा पाहिजे असेल तर मग नंतर रेट वाढत तो. अ चिकनची थाई तशी म्हणा गेली तर एकशे ऐंशी ला आहे. मटन थाई तीनशे रुपयेला आहे. फिश थाई ऍज पर वरती पडतंय. पण हे जर तुम्हाला वेगळं घ्यायचं असेल तर, मेस मध्ये कस असत जर तुम्ही महिन्याची मेस लावलीय.
हम्म!
तर त्या महिन्याच्या मेसमध्ये तुम्हाला चिकन येतं अंडी येतात आणि जे मच्छीचे बांग बांगड किंवा बोंबील. अजून ते अं छोटी ती मुशी असते ते किंवा अजून जे म्हणजे ज्या महिद्यानां एकमतच्याही असतात त्या. त्या त्या थाळीमध्ये येतात.
फ्राय करून देत म्हणजे थाळीमध्ये येतील हां. आणि मटण वगैरेअसं
नाही मटन नाही कारण मट म्हणजे हे जर तुम्ही जी महिन्याची मेस लावताय ना
हम्म.
त्याच्यामध्ये तुम्हाला चिकनच भेटेल नाही मटन नाही मटन थाइ तुम्हाला हवे असेल तर मटन थाई ह तुम्हाला सेपरेट भेटेल.
हां ह.
तमटन थ तनश रुपय म त्याच्यामध्ये तुम्हाला चारच पीस येणार ग्रेव म
हम्
चार पीस आणि ते ग्रेव्ही येणार रस्सा येणार भात येणार तीन चपात्या येणार
आणि व्हेजया टिफिन ला क्वांटिटी कशी आहे तुम्ही तिे शंभर रुपये म्हणताय
हम्म
मग त्याची क्नाटीटी कशी आहे म्हणजे किती तुम्हाला चपात्या देणार किती भात देणार राईस म्हणजे किती देणार भाजी किती वर
अ माझ्याकडे एक भांड आहे ते त्या मापाचे म्हणजे छोटे असशे डबे असतात ना आपले
हम् हम्
अ आता टू फिफ्टी ग्रमचे डबे येतात बघा ब्लॅक कलरचे छोटे हां तसे आहेत ते डबे
हम्
मग त्या डब्याच्या हनी मग मी ते भाजी देते भाजी डाळ तेवढा असतो भात तीन चपात्या कंपल्सरी आहेत भाकरी हवी असेल तर एकच भाकरी भेटते मोठी
हम्म
आणि चपात्या हवी असेल तर तीन चपात्या भेटतात
आणि भाकरीमध्ये प्रकार म्हणजे एकच ज्वारीचीच भेटणार का बाकी ण भेटू शकतात म्हणजे बाजरी तांदूळ नाचणी किंवा तांदळाची हवी असेल तर
नाचणी जरी बाजरी तांदूळ सगळ्या भाकरी मिळतात
सगळ्यां घेतणार बापरी आहे
व्हेज बिर्याणी नॉन व्हेज बिर्याणी पुरणपोळी फक्त भाकरीची पण जर तुम्हाला कधी असं तुम्ही आता नॉन व्हेज वगैरे बनवलं तर
हम्म
आणि मग तुम्हाला फक्त भाकरी हवीया असतील फक्त चपात्या हव्या असतील तर तसं पण भेटतं
म्हणजी फक्त कधी भाकरीच फक्त हवी असेल तरी भेटू शकते किंवा कधी चपात्या हवे असेल तरी भेटू शकतात
हां
हां आणि मला एक विचारायचं होतं ह टिफिन हा तुम्ही म्हणजे आम्हाला पोहोचवणार की तुमच्या घरी येऊन घेऊन जायचं
नाही तुम्हाला टिफिन हा तेच येऊन घेऊन जावा लागेल हम्म कोणाला टिफिन मी का नेऊन देत नाही इथे यायचं आणि टिफिन टिफिन घेऊन जायच टिफिन तुमचाच राहणार
हम्म हम्म हम्म
आणि जर तुम्हाला टिफिन टिफिन तुमच्याकडे नसेल तर मग मी सिल्ववरर फाईलमध्येध्ये पॅक करून देते पण मी तुम्हाला आणून वगैरे कुठेही काही देणार नाही तुम्हाला यायचं इथे मला कॉल करायच्या याच्या आधी आणि तुम्ही तो टिफिन रेडी असेल तुम्ही घेऊन जायचं अजून काय? तुम्हाला जर तुम्हा ऑफिसला वगैरे जात असाल, हे करतात तर तुम्हाला फक्त चपाती भाजी हवी असेल, तर फक्त चपाती भाजी पण तुम्हाला भेटेल. हॅलो, हॅलो, हॅलो, मागे तीन हजार. विराज तेही कसलं मार गेलं. बघ ना मला बघायचं टीव्ही कसले मागे येताय.